हॅलो येतोय आ
हो हो.
हा.
काय चाललं म्हटलं तुमचं?
हा. नाही काय आता काय आषाढ तळणीची तयारी चाललंय. कापण्या करतात तुमच्याकडं?
हा हा‌ नाही नाही.
कापण्या म्हणतात आमच्याकडं. ते गव्हाच पीठ, बेसन पीठ म्ह त्यामध्ये गुळाच हा ते तसं कापण्याच्या आकाराचं म्हणजे त्रिकोणी त्रिकोणी वगैरे असं कापतात ते.
हा हा हा.
हा मग ते ते तळायचं. त्याच्याबरोबर तिखट आणि काहीतरी करायचं.
हा हा हा.
हा. म्हणजे कसं पावसाच्या दृष्टीनं ते पदार्थ मला वाटतंय कसं बनवले पूर्वीच्या लोकांनी आणि कसं हे दुसरं काय? के मिळायचं पण नाही ना लोकांना काय वाटत कि हे असं. पदार्थ वेगळ काय? दिपवाळी शिवाय मिळायचं नाही तर म प्रत्येक सणाला बघा हे आता असं नंतर अ दसऱ्यामध्ये पण आता ते कडाकणी वगैरे असतात. व- गव्हाच्या पिठाचे असतात. मैद्याचे असतात. आता गौरी गणपतीला पण करतात. पण पहिले हे पदार्थ दिपवाळीच्या शिवाय केलेच जायचे नाहीत.
ह
त्यामुळे ते मला वाटते वर चेवर लोक लोकांनी असे वेगवेगळे पदार्थ करायचे ठेवलेले प्रत प्रत्येक सणाला त्यानमित्तानं लोक करतात. ना खाणं होत.
ते म्हंटलं
हम्म
तुम्हाला हे माहिती आहे का? पंधरा ऑगस्ट आपण कसा साजरा केला पाहिजे. किंवा कसं केलं पाहिजे पंधरा ऑगस्टला.
हां.
आपला भारताचा स्वातंत्र्य दिन असतो.
हां.
तर म्हणजे मला असं वाटतं की लहान मुलांना त्या दिवशी लवकर उठून परत शाळेत पाठवणे, झेंडा घेऊन देणे, व्हाईट ड्रेस घालणे, परत झेंड्याचं काय? महत्त्व हे ते सांगणे. त्याच्या मध्ये अ ऑरेंज केशरी कलर कशासाठी? हिरवा कलर कशासाठी? चक्रामध्ये नाही का ते किती? असतात. लाईन्स किती? असतात. चक्रामध्ये रेषा किती? असतात. ते सांगितलं पाहिजे मुलांना ती माहिती दिली पाहिजे. बरोबर आहे की नाही. आणि आपले व वाघा बॉर्डर कुठे? आणि कसं आहे तिथे पण कसं करतात. झेंडा फडकवला जातो. पंधरा ऑगस्ट ला कशी? भेट होते आपली. समोरच्या या्ची हेना आपली हे पण दाखवलं पाहिजे मुलांना. आणि शिवाय आता अ ते हे असत चक्र असतं ते त्याला सतराने का रेषा असतात. त्याच्यामध्ये हे मुलांना पण सांगितलं पाहिजे हं केसरी कलर कशासाठी? व्हाईट कलर कशासाठी? हिरवा कलर कशासाठी? ते पण नाही का मुलांना त्याची माहिती पाहिजे. परत आपण हे करतो म्हणतो. वेगवेगळे देश भक्तगीत आपण नाही का म्हणतो. त्या दिवशी शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. तर मुलांना त्या तिथे पण घेऊन जायला पाहिजे.
हा म्हणजे क कसं होतंय काही शाळामध्ये नाही का चौथीपर्यंत वगैरे असं चालतंय नाही आलं तरी असं. प्रत्येक शाळेत मला वाटतं ते कंपरसली केलच पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगू का? ह्या पंधरा ऑगस्ट पुरतच ह्या गोष्टी मर्यादित नकोयत मी मुलांना काय? म्हणते जरी मोबाईलमध्ये असू देेत नाहीतर टीव्ही म असू दे राष्ट्रगीत लागल की आपण हे उभाच राहायचाय. म्हनजे ह्या गोष्टीमुळे मुलांना अंगवळणी पडलच पाहिजे. आता आपण जर विचार केलाना जपान हा देश इतका प्रगत का आहे. तर तिथं कुठही राष्ट्र गीत वाजलं तरी ती लोक रस्त्यावर सु उभा राहतात. म्हणून जपान हा देश आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहे.
हो हो हो नाही हे कळलं पाहिजे मुलांना, की आपल्या देशाबद्दल सुुद्धा त्यांना प्रेम वाटलं पाहिजे की, पंधरा ऑगस्ट साजरा का करतात. सव्वीस जानेवारी साजरा का करतात. कारगिल दिन का बर साजरा कर करतात. हे प्रत्येक शाळेमध्ये त्यांना पोशाख घालून व त्याची माहिती देऊन. असंही मुलांना जर सांगितलं तर किती छान वाटेल.
डान्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एक एंट एंटरटेनमेंट मनोरंजन भाग म्हणून ठीक पण
आणि मेन म्हणजे काय हाय, आता कुठे पण गेलं का पहिले फोटो काढतात. बघा.
हम
हे फोटो काढण्यापेक्षा हेना त्यांनी जर सांगितलं की झेंडा अस असतो त्याच्यामध्ये ते फुलचक्र असतं. त्याचे रेषा किती परत त्याच्या कलर जे कलर आहे, ते कलरचा उपयोग काय किंवा हा कलर का दिलेला आहे, हे जर त्यांना माहिती दिली ना तर मग, त्यांना समजणार आहे झेंड्याचं, आणि जर त्यांना व्यवस्थित माहिती समजली. ते पण आपल्याला घरी येऊन सांगणारे का मम्मी हे असं असं आहे. पप्पा हे असं असंय आमच्या टीचरांनी खूप छान सांगितलं.
हा मग ते तसं होतय ना आ ते कसं होतंय हल्ली ते फोटो म आणि मग त्या गोष्टींचं महत्त्व कितपत राहील. असं होतय ना म्हणजे सनवार असतुय. किंवा हे म्हणजे देशाच असू दे किंवा काय असू दे. हे आपण जवानांबद्दल का म्हणतोय आता, हल्ली आता लगेच पंधरा ऑगस्ट आले की त्यांचे पिक्चर सुरू होतील बघा टीव्हीला. कि म्हणजे त्या प्रकारे - पिक्चर दाखवतात म्हणजे ते का दाखवतात, तिथे जाऊन ते आर्मीतले लोक काय करतात. हे तर मुलांना पण त्या्या गोष्टी समजायला पाहिजेतच. म्हणजे कसं होत की पुढं जाऊन ते त्यांना त्यांच्या त्या जडणघडणीत ते उपयोगी पडणारे. मग काय होत की. अ राष्ट्रगीतच असू दे किंवा वंदे मातरम असू दे. मग हे आता आमच्या मुलांचा स्कूलमध्ये तर, रोजच्या ऑर्डर आहेत ते म्हणजे असं नाही की हा मुलगा एकटच बोलतोय तो असं नाही. प्रत्येकाला ती ऑर्डर घ्यायला लावतात. मग प्रत्येकाला का रोज एकाने ती प्रतिज्ञा म्हणायची आहे कंपल्सरी, त्यामुळे एकदा का होईना. हा म्हणजे ते मुलांच्या वर
आणि. मेन म्हणजे त्याच्याने अ त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढणार आहे ना.
हा म म ते म्हणतात ना टीचर की तुम्ही वेळेत मुलांना पाठवा रोजची प्रतिज्ञा आम्ही एक का एका मुलाकडून म्हणून घेत
बरोबर आहे वेळ नको व्हायला त्यांना म्हणजे त्यांना ऐकायला यायला पाहिजे ते.
हा.
त्यांनी ऐकलं पाहिजे ते असं.
हा म ते पाठांतर पण होतंय आणि त्यांचं धाडस पण होतंय. कसं होते एका पेरेंटस मिटिंगला गेल्यानंतर सांगितलं माझा छोटा मुलगा जरा शाय येत. तो अम जास्त होत नाय पण तुम्ही असं नाय तर आता किती गंगाधर टिळक आहेत त्यांचं ते भाषण आहे ते तूच पाठ करून आणायचं असं कंपल्शन लावा पाठ करेल. हेच वय आहे . वयातच मुलांची बोलायची जर तयारी झाली तरच ती होतय. तुम्ही विचार करा जरा थोडंसं मोठं झाल्यावर काही मुलं असतात ते लास्ट बेंचर असतात ते लास्ट बेंचरच राहतात म्हणजे त्यांच्यात ते धाडच हो कसं होतय ते की धाडस आपोआप वाढलं पाहिजे थोडसं स्टेज डेरिंग आलं पाहिजे. या गोष्टी कधी शाळेतच होणार आहेत. हे आपण जा तू म्हण जा तू कर असं म्हणून होत नाय. जर टीचरांनी सांगित मुलं पण बघा आवर्जून ते करणारच ते पाठांतर करेल जाऊन म्हणेल तोडकं मोडकं म्हणेल म्हणेल हे धाडस वाढत जातं ना. तर या गोष्टी शाळयाने पण मला वाटतंय थोडं थोडं त्यांनी पण त्यात उम्म न हे केलं पाहिजे किंवा आपण जर पॅरेंट्स मिटिंगला गेलो तर ह्या गोष्टी आपण पण सांगायला पाहिजेत की नाही तुम्ही प्रत्येकाला कंपल्सरी करा ही ही चार मुलं ही या म्हणजे एका वर्षात मला वाटते बरेच जे- अ झालेले पहिले जे स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा कोण असतील त्यांची भाषणं होतातच म्हणजे त्यांचा एक एक दिवस आपण साजरा करतो मग त्या प्रत त्येक एक ठरावी बाबा ह्या वेळेस ही पाच मुलांना सांगा पुढच्या वेळेस पुढच्या पाच मुलांना सांगा असं जर केलं रोटेशन टाईप तर ते मुलांना काय होईल कि म्हणजे प्रत्येक मुलाला त्यात भाग घेता पण येईल आणि ते करतील पण. काय होतं जी काय काय मागं नेहमीच भाग घेणारी बघ बघतोतच स्पर्धेत ठराविकच मुलं असतात की तेच भाग घेतात असं होतं.
हो हो सगळ्यांना सग सगळ्यांना एकेकाला सगळ्यांना नाही का त्यांनी दिलं पाहिजे ब करायला
की तुम्ही घरना तयारी करून या की हे हे भाष तुलास करायचे हे हे तुलाच कराय आता शाळेत आऊटडोर असतं म्हणजे आऊटडोर प्रतिज्ञा असतात त्या आधी दोन तीन दिवस मुलांना तुच्या तुमच्या ह्याच्यावर लिहून देणार कि ह्या वेळेचा तुला गुड थॉट तुला म्हणायचंय, प्रतिज्ञा तुला म्हणायची, ऑर्डर तुला म्हणायची, नावाांनीशी लिहून देतात ते मग त्या दिवशी तो मुलगा तयार होतो. म्हणजे कसं होतं, हे थोडसं मुलांच्या पण अंगवळणी पडतं. धाडच वाढत जातं, थोडसं अंगवळणी पण पडतं, नाहीतर मग नाही काय बे एके क बे शाळा करायची, यायचंय घरी अभ्यास करायचं, होमवर्क करायचं, झालं. हे नाही, सगळ्या एक्टीवीटीमधे पण मुलं पार्टिसिपेट झाली पाहिजेत. हां.
तिंस
कारण कसं होतं माहितीय का, हेच वय आहे त्यांचं, आणि आता आता हे त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी खूप असते आपण जे आपण म्हणतो क नाही,, नाही आमचा मुलगा काय एवढा हुशार नाही, असं होत नाही, सगळेच आताचे मुलं असतात ना ते, त्यांची ग्रस्पिंग कप सिटी जास्त असते, जेवढं तुम्ही घडवाल त्या पद्धतीने ते घडत जातं, आता काय हाताची बोट पाच सारखी नसतात. थोडफार प्रमाणात, होतात अशी इकडं तिकडं.
तेच तर, नाई कसंय आता, असे पंधरा ऑगस्टच वगैरे जर सांगितलं ना, तर मुलांना पण माहिती होत चालते, ती पण सांगत चालतात, की असं टीचरनी केलं, तसं शिकवलं, आणि कोणी मिलिटरीच ड्रेस घालून येतं, कोणी व्हाईट ड्रेस घालून येतं, परत टीचर, टी ज त्यांचे शिक्षक लोकं पण व्हाईट ड्रेस, तीन कलरचे ते ओढण्या राहतात त्या घालतात. कोणी साडी घालतं, म्हणजे असं छान वाट ट, आणि भारतमाता कि जय म्हटलं, तर ते पण किती छान आहे. आपल्या देशाचं, एवढं म्हणजे नाव घेतलं पाहिजे ना, आपला देश, आणि आपला देश ए ना
म्हटलं तरी आपल्या अंगावरती शहारा येतो, म्हणजे ते थोडसं राहते ना देशप्रेम आपल्यासाठी सुद्धा.
आणि, अ सगळ्यात जास्त ती आपली अ संस्कृती म्हणजे, अ पहिला देश आहे का आपला सा संस्कार स संस्कृती देश य बुआ असं मानलं जातं बुआ असं हं.
चालेल चालेल.
चालेल मग ठेवते हं, ठेवते.